हॅलो.
काय काय काय कराला?
काय नाही बघ चालूय काम आवरली आता बसलय.
हम्म.
तू काय करालायस?
बसलोय मी पण, लवकर आवरली की काम.
होय, कॉलेज मधन आल्यावर कपडे धुतली भांडी घासली. लगेच लोटून फरशी केली, एकदा बसल की मग उठायच होत नाही. म्हणून एकदा कामा आवरून बसायचं.
निवांत काय?
निवांत. संध्याकाळपर्यंत जेवणाच तयारीपर्यंत मग निवांत.
हम्म. बाकी का आहे.
होय. आणि मग
का नाही तुमच्याकडे काय करायला बघूया म्हटलं फोन लावून.
हा हा हा काय नाही चालू होती कामं आवरली.
हम्म
बसले आता आणि काय मग नवीन काय केलेलं काय? नाही
काही नाही असं विशेष तर का अजून नाही पण नाही तर कोण काय नाहीतर काही घेऊन नाही आवरली
हा हा हा
त्यामुळ करायला लागत नाही जास्त.
होय
हम्म मग तुम्ही काय केलताय नाही
आम्ही काय आता लई दिवस झालं काय केलंच नाही.
मग काय तरी करुणा करायची काय तरी
करायचं आता बघूया की, कामात न. जरा वेळ मिळत नाही सुट्टी असली की कसं? करायला काय वाटत नाही जॉबला जाऊन यायचं. घरातली काम करायचं मग ते आणि करत बसायचं. लई कंटाळ येतय सुट्टी असली की जरा.
हम्म करून आम्हासनी पण आता चालतय.
हा होय आणतो की, बघूया उद्या शनिवार आता.
हम्म
उद्यानंतर परवा करायचं
काय आज सुट्टी आहे.
उद्या सुट्टी नाही सकाळी असतय कॉलेज जाऊन आल्यावर परवा सुट्टी. उद्या कायतर करायचं नाही तर परवा करायचं.
हम्म हम्म हम्म मग काय करायचं प्लॅनिंग चालूय
बघूया आंबोळी किंवा डोसा करायच म्हणालोय
हम्म भारी काम आहे हे
होय
हम्म
होय डोसा, आंबोळी दोन्ही होत. ते त्यात एकदम घालायचं भिजत भरपूर मग खायला होतय
ते ये पण होते की नाही ते काय म्हणतात फ गोंड, फड्ड काय काय म्हणतात त्याला.
आप्पे, आप्पे..
हा आप्पे
आपे फड्ड पण म्हणत्यात. आप्पे पण म्हणतात ते पण तांदळाच होतय खरं. त्याचं पीठ हा त्याचं पीठ जरा वेगळं म्हणजे त्याच्या पीठाचं पण होत ते
हम्म
खरं त्या पिठाच पण ते आदल्या दिवशी एक दिवस तर भिजायला पाहिजे.
हम्म
पीठ जरा आंबायला लागतय. पावसाळ्यात जरा लवकर आंबत नाही ऊन असलं की कसं आंबतय पीठ लगेच
त्यामुळे चांगलं लागतय ते.
होय.. काय त्यात आंबवायला कांदा पण आपण घालू शकते कांदायाच्या पाती करून घालायचे त्यात फोडी. म्हणजे जरा ते आंबट होतय संध्याकाळपर्यंत.
हा हा हा...
हम्म
बर
बटाट्याची भाजी चटणी सोबत करायची
हम
छान लागत्या होय. बाहेर आपण दहा, वीस रुपये देऊन एक प्लेट खातोय ते घरात असलं की कसं? मनसोक्त खायला मिळते.
हम् आणि डोसा तेन केल्यावर तीस, चाळीस रुपये द्यायला लागते.
होय डोसा ते चांगला स्प्रिंग हेचा डोसा, लोणी डोसा तेन म्हटलं की,
हम्म तीस, चाळीस रुपये येत होते ना साध्या डोसाला तीस रुपये येत होते.
होय ते प्रत्येक हेच्या नुसार वेगवेगळ असते. गावात एक ठिकाणी हाय आमच्या इथं दहा रुपयेला ढोसा. फेमस आहे ती छान लागते. तर ते पण एवढं एवढंच असते पातळ दहा रुपयाच्या मानानं बरंच पण देतात सोबत बटाट्याची भाजी, दोन्ही चटण्या.
हम्म
त्यामुळं दहा रुपयेच्या मानान चांगलंच हाय ते
हम्म ते पैशाच्या मानान देणार त्यांनी
त्यांना पण परवडायला पाहिजे एवढं सगळं देऊन दहा रुपये रेट म्हणल्यावर चांगलंच आहे ना.
हम्म
किती वर्षापासून आम्ही खातोय. ते किती वर्षापासून ते दहाच रुपये आहे त्याचा रेट.
हम्म हो त्यात आता महागाई पण वाढल्या.
होय महागाई पण वाढल्या.
हम्म तरी पण कसं दहा रूपये ठेवलंत काय माहीत?
काय माहीत परवडत असेल त्यांना म्हणजे खर्चा येत असेल थोडा कमी.
ते तर आहेच की
ते छान आहे ते छान लागते खर.
हम् ह
आपल्या इथं खाण्यापिण्याच्या गोष्टी मात्र एक नंबर मिळत्यात
हम्म
वडापाव, डोसा म्हण, पावभाजी
ते कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या इकडे कोल्हापूर साईड लाच भजी मिळते आप
तेच की भारीच सगळं एक, एक फेमस आहे. कु तर ही सगळी नुसत अशी हे करत जात हिथं हे चांगलं मिळतय तिथं ते चांगलं मिळतय. कुणाला हे काय खाऊ आणि काय नको आहे आपल्या इथं.
हम्म
मिसळ, कोल्हापुरी मिसळ तर काय?
आउट साईड ला गेल्यावर मी येत नाही सांग.
तेच की,
ते अ तिकडच्या घरावर घालायला कागद घेवून येतो हम्म.
आणि मग
मग काय तुमच्याकडं.
काय नाई बघ.
मग काय तर प्लॅनिंग ब्लिनिंग काय तर कराव कि वेगळं असं.
काय वेगळं असं फिरायला जायचं.
हम्म.
बघूया की आता सगळ्यांना वेळ मिळायला पाहिजे आता. सुट्टी असली की कसं वेगळं असतयं.
हम्म.
जे ते त्याच्या त्याज्या कामात बिझी आता वेळ काढूनच जायला पाहिजे.
हे अ सगळी कायम बिजीच असत्यात.
होय. बघायचं आता कुठतरी वेळ काढायचा आणि जायचं सगळीजण मिळून.
हम्म. त्याशिवाय काय वे वेळ काढल्याशिवाय काय उपयोग नाही.
होय मस्तपैकी ट्रिप करून यायचं.
हम्म वेळ काढल्या शिवाय निघत नाय.
होय सगळीजण ठरवायचं आता ह्यावेळेस जायचंच कुठं तर.
हम्म.
कुठं तर कोकणात तेन तर जायचं नाही तर धबधब्याला नाही तर कुठ तरी
हम्म.
मस्तपैकी एक दिवस राहायचं ट्रीप करून यायचं.
हम्म. बघूया कि.
बघूयात जावूया.
हम्म.
दिवाळीतचं जायचं सुट्टी असतिया दिदी पण येतिया.
व्हय दिवाळीत सगळ्यांनांच सुट्टी असतिया.
भाऊजींना पण असल दोन तीन दिवस सुट्टी. नसली तर एखादी दिवस घ्या म्हणायची एक्स्ट्रा.
हम्म तेव्हा चालतंय दिवाळीच्या टाइमिंगला.
तेच की आन चला म्हणायचं सगळीच जायचं.
हम्म कोण काय बोलत नाहीत जावूया.
होय गाडी करायचं नाही तर मग बघायचं कुढं तर लांब जर म्हणलं तर ट्रेननं वगैरे
हम्म तवा कस पैसे असत्यात चार.
होय दिवाळीत जरा बोनस तेन आलेला असतोय.
हम्म.
त्यामुळं ते बरं पडतयं.
हम्म. त्यामुळे चालतयं.
होय.
मग काय विशेष?
विशेष काही नाही बघ.
आमच्या हिकडं इचलकरंजीत पण सुट्ट्या ढिग असत्यात पंधरा दिवस सुट्ट्या असत्यात त्यामुळं काय.
होय इचलकरंजीतली काय. दिवाळीत शांतचं सगळं अ हं हं हं.
हम्म.
काय सुरू हाय काय नाही असं, होते आम्हाला तर इथं. माग तेन सगळं ते बंद असत्यात त्यामुळं. कुठं काय आलय, असं वाटते शांत शांत.
वेगळ्या राज्यात आल्या गत वाटते.
होय, कुठ तरी दुसरी जगात गेल असं वाटते. त्या आवाजाची हे जी सवय हा झाल्या एवढी, कि शांत असते की नको वाटते.
अ हम्म.
आणि काय वर्षभर बंद करता येत, नाही म्हणून तेनी. असतंय च ते दिवाळीत. पंधरा दिवस तर बंद तेच की.
तेवढं तर बंद पाहिजे म्हणजे, आराम होतंय मशनिशनी.
होय
या वर्षात नाही येता.
होय. हायत दोन्ही प्रकारचे आहेत, साधे माग पण आहेत. अॅटोलूम पण आहेत. अॅटोलुमचं काय लगेच सुरू होते.
ते काय त्यांचं कायम चालूच असते.
होय.
त्यांचं काय बंद ठेवून चालत नाही त्यांना.
त्यांना ते खर्चा पण त्यांचा जसा असतोय त्यामुळे.
हम्म, ते अॅटलूमचा खर्चाचं जास्त असतोय.
चोवीस तास सुरू असलं तरच, त्यांना भारी परवडतेय मग ते.
हम्म, नाही तर मग करोडचं नुकसान होतंय त्यांना.
होय. ‌
त्यामुळे ते पण खेवत नाही.
हम्म. त्यांनी तसं करत्यात पण सोड कष्ट. काम पण करत्यात पेमेंट पण चा- होय होय, त्या मशनी महाग असत्यात स्वस्त नसत्यात त्या.
हम्म. ‌
त्यामुळे ते कर्ज घेऊनच घ्यायला लागतात. असा भांडवल कुठूनं घालणार आपण.
त्यामुळे तर वर्षभर चालू असतय.
तेच की.
चालतंय जरा पावन यालात तुम्हाला कॉल करतो.
हा हा चालते.